मला वाटलं नाही लागणार की काय कॉल लागलं पण या
हो लागला. मी पण म्हटलं अजून दो दोन मिनिटं झाले हो कॉल लागला. मीच लावणार होती पण म्हणलं नाही तुमचाच येऊदे. जुगाड ह्याला म्हणतात जुगाड
हा ना जुगाड. तुम्ही बाकी काय करता जॉब?
हा एका प्रायव्हेट एन जी ओ मध्ये काम करते मी.
अच्छा, म्हणजे दिवसभर जॉब करतात.
हम्म. दिवसभर जॉब करत. पण कसं आहे ना आमच एन जी ओ अस ल्यामुळे आम्हाला काय एवढं म्हणजे असे छोटे छोटे प्रोजेक्ट असतात. की म्हणजे जर आम्हाला फंडिंग आलं तर आमचं प्रोजेक्ट चालतं. नाही आलं तर मग तेवढा ब्रेक असतो.
म्हणजे कसं कसले कसे प्रोजेक्ट असतात?
म्हणजे असे वस्त्यांवर नाही नाही म्हणजे फिरायचे अस घरे असा म्हणजे वस्तीमध्ये जाऊन ते लहान जे जी बाळं जन्मलेली असतात. त्यांना ते त्यांना काय खायला द्यायचं. कसं त्यांचं हायजीन मेंटेन करायचं. मग समजा तो नऊ महिन्याचा प्रोजेक्ट असतो मग, त्याचं फंडिंग नऊ महिन्याच येतं. त्याचं फंडिंग संपला का तो प्रोग्राम थांबतो. प्रोजेक्ट मग सांगतात की, आता तीन महिन्यांनी वगैरे दुसरा प्रोजेक्ट येईल. मग तुम्ही तीन महिन्यांनी तुम्हाला आम्ही बोलवतो परत मग तेव्हा कदाचित वेगळा असतो. की नाही का वस्तीत जाऊन त्या वयात त्या आलेल्या मुलींना पाळीबद्दल माहिती घ्यायची. पॅड कसे वापरायचे ते असे मग आम्हाला असे एरिया एरिया ठरवून दिलेले असतात.
अच्छा, पुण्यातल्या पुण्यातच.
हां हां पुण्यातला पुण्यातच.
चांगलं करतात यार तुमचे लोक.
पण मग मध्ये मध्ये असा ब्रेक असतो ना. मग तेव्हा तेव्हा काय सॅलरी येत नाही.
हा ते तर आहे.
म्हणजे नऊ महिन्याचा प्रोजेक्ट असेल तर नऊ महिनेच सॅलरी. बारा महिन्याचा प्रोजेक्ट असेल तर बारा महिने सॅलरी असं. म्हणजे प्रोजेक्ट संपला की त्याच्या वरती पैसे येत नसतात ना.
हा बरोबर. हो. अवघड होत असेल ना मग, ते तीन तीन महिन्यांचा.
हा हा तेच. म त्याच्यासाठीच तर मग हे असं काहीतरी शोधत राहायचं जेणेकरून थोडंफार तरी काहीतरी. चालू राहील.
पण कार्याशिवाय दुसरा ॲपच नाहीये यार.
हो आणि नाही मी एकदा प्रयत्न केला होता असंच ते याडी वगैरे नाही का येतात ओ व र्क फ्रॉम होम करा वगैरे ते काय कॉपी पेस्टची कामं आणि हे आण ते पण ते फार फसवतात. म्हणजे त्यांचं ते ऍडमध्ये असं सांगत नाहीत पण आपण त्यांना कॉल वगैरे केला ना की मग म्हणतात. की तुम्हाला एवढं डिपॉझिट द्यायं लागेल. म म आधी तेवढं डिपॉझिट द्या, मग तुम्हाला आम्ही काम देऊ मग त्याच्यात पण अ एका पेजला तुम्हाला ऍक्युरेसी हंड्रेड पर्सेंट. पाहिजे ते हंड्रेड पर्सेंट झाली तर पूर्ण पैसे. आणि जर ते कमी कमी होत गेले ना तर तेवढे तेवढे पैसे ते लोक कमी करतात.
आणि डिपॉजिट म्हणजे जे लोक पैसे देऊन काम देतात ना त्या लोकांकडे जॉबच नाही करायचा. खरं म्हणजे.
हो हो कारण मग ते आपले पैसे घेतले आणि आपल्याला कामच नही दिलं तरी एवढं, आणि ते काय कमी नहीत का पैसे. पाच हजार सात हजार असे पैसे मागतात.
मला पण एक सातशे रुपयाचा अ जॉब आलेला तुम्ही कधीतरी ऍड मध्ये ऐकलं असेल अ काय वर्क फ्रॉम इंडिया आ एक कंपनी हे ना.
हूं हूं!
त्या म्हणजे अ काय डब्ल्यू डब्ल्यू आय फॉर एच कायतरी अ अशी वेबसाईट होती. तर त्या लोकांनी मला म्हणजे मी त्यांना त्यांचा फॉर्म वगैरे
हूं!
त्यांचा फॉर्म वगैरे भरला पूर्ण मग त्या लोकांनी ना मला रिप्लाय केला की म्हणजे कॉल केला. कि तुमही अ तुम्हाला ना आम्ही ना तीन दिवसाची ट्रेनिंग देणार. आणि त्याच्यात त तुम्हाला सातशे रुपये भरावे लागतील हा. सातशे रुपये भरावे लागतील आणि
हा म्हणजे सा सातशे रुपये तरी काय वर आलेत का. आणि ना इतके कॉल करतात ना मग म्हणजे एकदा तुम्ही म्ह टलं ना हो ठीक हे बरं हे असं म्हणजे आपण हो आणि नाही असं काहीच नाही म्हटलं ना. म ते सतरा फोन करणार अ तुम्ही करताय ना जॉईन.
मी भरपूर नंबरन ब्लॉक केलेत.
हो तेच.
काय? मी भरपूर नंबर ब्लॉक केले एक एक पण नाही खूप कॉल ब्लॉक केले त्या लोकांचे.
मी पण तसच करते सारख इरिटेट करायला लागले की मग काय करायचं.
हा मी भरपूर नंबर ब्लॉक करून टाकले. अत तुम्ही बोल्या तुम्ही माझ्याशी मराठीतून बोलाल का? मराठीत मराठीचा टास्क हे मं मराठीतूनच बोलणार ना असं कसं.
हो नही आता कस. हा, म्हटलं आता काय माहिती, हा ग्रुप कॉमन बिमन लोकांचा आहे का? किंवा असं, असं काही ब बिना मराठी बोलणारे पण कुणी असतील बाबा. आपण फोन लावायचो आणि समोरचा माणूस म्हणायचा की, मी मला मराठीच नाहीयेत.
बापरे. मग तुम्ही कसं म्हणजे- आ काल टास्क आला, आज म्हणजे भरपूर कॉल वाया गेले असतील ना, तुमचे?
हो, पण म्हणजे ते लागलेच नाहीत ना, त्याच्यामुळे ते काय हेच नाही, अ- मोजलेच नाही मी नीट, मग ते शून्याच शून्यच.
हा, जर समजा मी तुम्हाला सांगते- जर समजा की, आता तुम्हाला एखादा कॉल लावायचा असला- आणि तो कॉल लागला आणि त्या व्यक्तीने जर उचलला नाही ना- तर तो आपण कॉल कट नाही करायचा, नाही तर ना आपला कॉल वाया जातो.
हो, बहुतेक माझा एक कॉलचा- तसं झालं वाटतं. कारण की, समोर न उचललाच नाही, उचललाच नाही. हा, मग मी कट केला हा, मग ते शून्य- इकडन नोंद झाली तिकडे.
हा, मग तुम्ही ना तो कॉल उचलायचा नव्हता, म्हणजे उचलायचाच नाही याच्या पुुढे. एवढे कॉल नसतील वाया गेले सोळा, सतरा?
नाही, नाही, नाही, एवढे नाही गेले कारण, मला ते मोस्टली लागलेच नाहीत.
माझे पण तीन, चार कॉल वाया गेलेत भरपूर. जाऊदे, काय करणार आता.
हा, मग काय झालं, जेवढे झाले तेवढे झाले.
हा, आता जेवढे झालेत तेवढे.
म्हणजे, आता पाच पैकी समजा आपले चार झाले तर, आपल्याला चारशे पण पैसे नाही मिळणार का?
मग, तुम्ही मोस्टली झोपता किती वाचता असा?
ह्ं, जास्ती करून साडे दहा, अकरा.
अच्छा, मग आता उद्या पण जॉबला जायचं असेल तुम्हाला?
हम्म, आता आहे ना, आता प्रोजेक्ट आले आमच्याकडे मे महिन्यापासनं. आता ते पुढच्या हा, पुढच्या मार्च मध्ये संपणार आहे. हम्म, पण टेन्शन नाही. अग, असं कसं असतं, ते काही एवढा पगार घेत नाही सात आणि आठ हजार रुपये पगार देतात ते. ते पण कधी, कधी- एखादा भंगार असला ना, की मग दोन, दोन महिन्यांनी येतं.
अच्छा, मग खूप लांब, लांब पडत असेल ना? एकाच एरीयात असलं तरी लांब, लांब पडत असेल ना खूप?
हा, म्हणजे आता कसं असतं की, ठराविक नसतं आता आठवडाभर ह्या एरियात जायचं. मग आठवड्याभर तिकडे जायचं, मग तिकडे तुम्ही किती सेशन घेतलेय, तुम्ही किती लोकांना भेटले- त्याचं सगळं रेकॉर्ड करायचं, मग पुढच्या आठवड्यात कधी, कधी दुसरा एरिया पण मिळतं. म्हणजे जर छोटी वस्ती असेल तर, हा चार लोकांचा ग्रुप.
त्यामुळं तुम्ही, लेक्चर पण देत असाल?
हा, ते दे द्यायलाच लागतात, त्यांना सांगायला लागतात काय, काय गोष्टी.
मुली तयार होतात का?
हा, होतात की, म्हणजे त्यांना जर असं- फ्रीमध्ये अ, सॅनिटरी नॅपकिन वगैरे मिळणार असेल तर, घेतात ऐकून.
पण मुली तयार होतात, तर ठीक आहे ना, मग चांगलय.
हम्म पण ते किती जरी तयार झाले तरी, आपल्याला काही त्याचा फायदा नाही भेटत. आपल्याला जेवढं काम आहे तेवढं करायलाच लागतात कारण जेवढ्या
त्याला पेमेंट तर भेटतो ना, बस झालं.
हा मग काय, पेमेंट भेटतो म्हणूनचं तर करायचं. हम्म.
हम
म्हणजे काय नसल्या काय नसल्यापेक्षा तर ते तर चांगलंच आहे ना. म्हणजे अगदीच शून्य पैसं म्हणजे घरात बसून तर कोण पैसे देणारे आपल्याला? काही नाही, स हम्म. सगळंच करते तसं तर स्वयंपाक करते, कधी कधी विणकाम करते. कधी, कधी एम्ब्रॉयडरी करते, हम्म.
हा, तुम्हाला काय काय येतं विनकाम मध्ये तुम्हाला काय काय येतं म्हणजे
नाही मी आपलं पारंपरिक विणकाम करते म्हणजे तोरणं, ताटाळं, ते आपण
पडदा, विडदा
पडदा, हा तेच तोरण.
अरे वा, मग त्यात ते जर तुम्ही विकलं तर तुम्हाला त्याचे पण पैसे भेटू शकता.
हा, आपण ते विकायला कसं असतं ना तेवढं मार्केटिंग पण त्याचं करायला लागतं. आणि आजकाल तर कसं आहे की, एकदम स्वस्तात, स्वस्तात तर ते पुण्यात रस्त्यावर पण मिळत. तर ते दिडशे, शंभर असं. दिदे.
अरे बाप रे.
हम्म, मग आता मग कसं होतं ना मग नाही, मी पुण्याच्या बाहेरच नाही गेले कधी.
हा, कार तरी पण एवढी शी
हा म्हणजे मी पुण्यात, म्हणजे माझ जन्म सगळं पुण्यातलंच आहे ना.
हा, शिक्षण वगैरे
हां, हां म्हणजे आमचं, म्हणजे आमचं पूर्वापार आम्ही पुण्यात राहतो. माझ्या चार पिढ्या वडिलांच्या पासनं.
मग मोठं घर असेल ना तुमचं खूप.
नाही घर नाही मोठं, पण कुटुंबच मोठं आहे.
म्हणजे असच. जॉईंट फॅमिली सारखं असल्यामुळं, मोठं म्हणजे असं एवढं मोठं नाही प्रत्येकाला एक एक रूम सेप, सेपरेट आणि मग किचन कॉमन असं.
हा कुटुंब मोठ कुटुंब मोठं असल्यावर अडचण पण खूप येत असेल ना?
हो मग का म्हणजे प्रत्येकाचं सगळं सांभाळता सांभाळाच नाकी न मिळतात. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच असतं नाही ती घेत आम्ही. ती घेत पण बाय. काय कोण एवढं जमत नाही. म्हणजे कसं असतं प्रत्येकाला असं स्वतःचं मोठेपण दाखवायचं असतं ना.
हम् तेच तेच माझा नवरा एवढा कमाव तो माझा नवरा तेवढा कमावतो मी आशी
चांगलं असतं तर त्यांना माहेरचंच जास्ती हे असतं आमच्या माहेरी असं आमच्या घरी तसं आमच्या घरी कसे पैसेवाले
हा ते तर आहे जाऊ दे. आता तुम्ही स्वयंपाक करताय कदाचित
हम्म, झाला स्वयंपाक झाला.
झाला, स्वयंपाक.
म्हणजे आं अजून यायचेत आमच्या घरातले काय काय ना. जेवायला. हो हो करते झाले दहा मिनटं आपले?
हं
दहा मिनटं झाले का?
हो झाले.